कसा आहे?
ठीक आहे तू कशी आहे?
मी मस्त. काय चाललंय आहे?
काय नाही आता फिराय जायच प्लॅन आहे.
कुठे जाणार आहे?
फिरायला आता मालवणला जाणार आहे. देवबाग बीच, तारकर्ली बीचला फिरायला जाणार आहे.
होय का.
होय.
काय काय प्लॅनिंग केलं आहेस मग?
प्लॅनिंग काय नाय आता अह बसन जाणार आहे फिरायला.
हा.
जाताना दोन तीन बॅग घेणार आहे. परत कपडे बॅगेत आणखी सोबत मित्र आहे ती चार पाच
होय. बाकी, मग खूप मज्जा करणार ना तुम्ही?
होय त्या तारकर्लीला माहितय त्या तारकर्ली बीचवर खूपच पब्लिक असते.
मग तुम्ही तो का निवडला आहे?
तो तिथं सनसेट पॉइंट भारी आहे म्हणून तो निवडलाय.
हो का? आत्ताच मी महाबळेश्वरला जाऊन आले.
होय तिथं काय काय बघितलं तू?
तिथे सनसेट बघितले वा वातावरण खूप छान होते.
बरं कशाने गेलेला तुम्ही?
आम्ही कारने गेलेलो.
होय तुमची पर्सनल कार आहे? का प्रायव्हेट होती. हॅलो.
बोल, पर्सनल होती.
हा हा हा. मग अजून काय काय बघितलं? तिकड फुलं बिलं बघितली का नाय?
फुलं वगैरे असं काही नव्हतं बट अह पण इतिहासातलं खूप काही तिकडे होत भरपूर असं काही बघायला मिळ ऐतिहासिक इको पॉइंट होता
हा आणखीन
इतर काय काय होतं आता माझ्या ना
हॅलो माझ